हा ताई बोला हो येतो आवाजला आज कस काय फोन केला
आ
आज कस काय फोन
अहो मला हि माहिती पाहिजे होती तुमच्याकडून
हा बोल ना
आम्ही आता जरा ट्रिप काढतोय नाशिक त्र्यंबकेश्वर तर तुम्हाला काय तिकडचं माहिती आहे का साधारण
हो हो मग माहिती आहे ना र्यंबकेश्वर जवळच आहे पाच न अ तीस तीस पस्तीस किलोमीटर आहे डिस्टन्स आणि तिथे मग हे पन्हाय आपलं त्र्यंबकेश्वराचं मंदिर आहे परत ब्रह्मगिरी पर्वत वगैरे तर मग तिकडे जातात असं पावसाळ्यात छाने निसर्ग रम्य वातावरण असतं भरपूर लोक येतात फिरायला आणि आ रिसॉर्ट पण झालेत त्यात भागात भरपूर असं रिलॅक्सेशन साठी हो खूप गर्दीय हो हो आणि तिथे कस तिथं गर्दीच कारण अजून एकय तिथे हे नारायण नागबली व गैरे ते अस तर करतात ना विधी तपिंडी वगैरे ते पण करतात आणि लोकां तीज असं म्हणंय की ते तिथे म्हणजे असं लागू पडत किंवा तिथे केलेलं
हो हो हो हो--मी एक साधारण अठरा, अठरा वर्ष वगैरे झाली असतील. तर मी अ तिथे आम्ही गेलो तो नारायण नागबळी करायला
हा हा
पण अ तिथे केलं म्हणजे आम्ही आणि राहिलो होतो ना काय तुम्हाला सांगू उन्हाळा हो तरी इतकं थंड होत तिथे!
हो म्हणजे ना तिथे उन्हाळा जाणवत नाही असं अजिबात
अजिबात नाही नव्हत जाणवत ते आता मी
तुम्ही जेव्हा अठरा वर्षाच्या पूर्वी बोलताय ना? तेव्हा खूप थंड वातावरण होतं टेमं प्रेचर पण कमी होतं नाशिक
हो खूपच आणि एवढं आम्हाला बरं वाट मला कि असं वाटलं म्हणजे आम्ही नंतर पण गेलो पण असं थोडस म्हणजे तेव्हा कसं आम्हाला तीन दिवस राहावंच लागलं ना तिथे आणि नंतर गेलो ते असच, आपलं म्हणजे जाऊन आलो असं पण आता म्हटलं एकदा परत जरा ट्रिप ह घाई घाईत आता जरा म्हटलं शांतपणे जरा जाईं ह म्हणून म्हटलं काय आजूबाजूला काय बघण्याचा अस असत
आता ह सीझन ला आलेय ना तर उलट तिथे छान आहे म्हणजे डोंगर दऱ्या ू व्य
अच्छा हो हो
त्या प त्या
हम् हम् अच्छा
का ोट
कुठला
न त्र्यंबाकच्याध पहिना म्हणून गाव आहे